हालो
हा येतोय का मॅडम आवाज?
हो येतोय आता माझा येतोय का? अच्छा
हा तुमच्याकडे रेंजचा इशू चं आहे का काय माहिती कॉलच व्यवस्थित होय ना आपला कनेक्ट.
हो
हा माझं इथं काय इथे वाय फाय आहे त्याच्यामुळे काही प्रश्न रेंजचा वातावरणाचा.
नाही इकडं वातावरण हाय आमच्याइकडं खेड्याकडचं वातावरण आहे.
हा हा हा तेच खेड्याकडे तेच होतं गा कुठलं गाव मॅडम कुठून?
सॉरी आपल्याला सांगायचं नाहीेये
बरं ओके ओके ओके
ह
हा चालेल चालेल बरोबर गाव सांगायचं नाही हा हा हा बरोबर बरोबर काय नाही आताच जेवण झालं मग खेडेगावात पण तुम्ही एवढ्या वेळ जाग्या होत्या?
हो आता मुलांचा अभ्यास झाला.
हा हा हा हा
पोडी
हम्म हम्म हम्म हम्म
हम्म
बरोबर नाहीतरी शक्यतो तिकडच्या वातावरणात लवकरच सगळं उरकतं ना
उरकलंच आत
हम हम हम हम हम
पण मग आमचं असं आहे बाकीच्यांची जेवणं होतात त्यांचा टिफिन द्यावा लागतो आमचं हॉटेल आहे ना हॉटेल मुळे जरा
हां लेट लेट लेट ओके ओके ओके ओके हां हां
काही माणसं उशीरा येतात काही लवकर येतात. तस नाही तेव्हा मग हॉटेल लाच टिफिन द्यावे लागतात. असं रुटीन आहे आमचं.
हा हा हा हा चालेल चालेल काय म्हणता मग काय लावलंय सध्या शेतात
त्याच्यात आता आम्ही मक्का टाकलाय डांळीबाची लागवड केलेली आहे
मक्का हा हा हा हा
डाळिंब लावलले आहे
डाळिंब हो हो हो हो
हम्म नंतर मग खाण्यापिण्यापुरता बाजरी वगैरे केली थोडं थोडं पण मोस्टली मक्का आणि डाळिंब
डाळिंबाचा हो हो मक्क ही पावसाच्या पाण्यावर असते का मॅडम पाणी द्यावं लागतं त्याला
नाही पाणी द्याव लागत ना म्हणजे चाल जर कधी पाऊस पडत गेला तर मग खालच्या पाण्याची गरज नाहीयेत
हा हा हा हा हा हा
पण नाही पडला तर मग खालून पाणी द्यावंच लागतं
द्यावच लागत हो मग ती जनावरांसाठी वापर यूज करता का असे ते कणी करून त्याचे दाणे विकतात
दाणे
दाणेच विकायचे का
हो दाण्यासाठी
हा हा हे कोण कोण फक्त ते जनावरांचा चारा म्हणून पण युज करते ना
हो करतात ना
हा हा म्हणजे तुमच्याकडे जास्ती प्रमाणात हे म्हणायचं म्हणजे ते दाणे करून विकणे एवढ्या प्रमाणात आहे
हो हो ते तितक्याच प्रमाणात टाकन लागते म्हणजे एक आहे ते एक माझा अंदाज तीन साडेतीन एकर असेल कदाचित
हा हा हा हा हा किती महिन्याचं पीक असतं ते
चार महिन्याच
चार महिने हा सरासरी बहुतेक चार तीन चार महिनेच लागतात ना बाकी बाजरी कांदा गहू आणि असे पिक म्हणजे तेवढे तीन चार महिन्यात चा कालावधी असतोच म्हणायच
हो
हम हम हम
आमच्याकडे फक्त दोन टप्प्या म्हणजे कांद्याची लागवड आमच्याकडे मोठ्या प्रमाणात होते
कांद्याची जास्ती होते का हा हा हा
कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतो आता आमचे कांदे दोन टप्प्यावर पडतो आता एकट ज्या ज्यात म्हणजे जे आता आम्ही कांद्याच रोप टाकलेलं आहे ते कांदा रोप माझा म्हणजे पंचेचाळीस सेहेेचाळीस दिवसाच्या आसपास येतात एक दीड एक महिन्यात येत मग ते कांद्याच रोप लावायचं त्यासाठी शेत मोकळच राहतं आणि हो मोकळच राहतो आणि आता मका टाकला आहे. तर हे दिवाळी नंतर या शेतात दिवाळी नंतर कांद्यालागत.
हा म्हणजे मका काढल्यानंतर कांदे लावायची हा हा.
आणि पुन्हा आता जे आता जे कांदे लावु का आम्ही एक दीड महिन्यात.
हा हा..
तर हे कांदे काढल्यानंतर पुन्हा तिसरा टप्पा. आम्हाला डिसेंबर जानेवारीमध्ये पुन्हा कांदे लावायचे.
हा हा हा म्हणजे वर्षातना तीन पिकं घेऊ शकता तुम्ही.
हा म्हणजे आपल्या एकडच्या साइईडला आहे ना आमच्याकडे.
हम हम हम ह.
पावसाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते.
हा हा हां हां बरोबर.
आणि बाकी दुसरीकडे म्हटले ते एक दिवाळीला कांदा येत. तर ते आणि एक. उन्हाळी कांदा म्हणून जे डिसेंबर जानेवारी म येतात ते अा दोन. आणि आमच्याकडे. कमी पाणी असल्यामुळे आणि रूम असल्यामुळे तीन प्रकार याचे झाले लागतात.
हा बरोबर हम् आणि बाकी मग. पाणी कमी प्रमाणात असल्यामुळे ऊस वगैरे नसेल होत ना तुमच्याकडे.
नाही ऊस नाही होत.
त्याला खूप पाणी लागतं.
हो टाळीम मोठ्या प्रमाणात येते आमच्याकडे.
ह अंडाळी मला ठिबक सिंचन मध्ये ते होऊ शकतं ना म्हणजे. पाण्याची बचत ठिबक सिंचनामुं कि बघच लागतो असं पाणी नाही देऊ शकत आपण.
नाही असशं नाही देऊ शकत.
हा पण ठिबकतो एक छान आहे ना पाण्याची जरा बचत तरी होती म्हणजे लागेल तेवढंच पाणी युज होतं.
हो पण मग रोज त्याला पाणी द्यावं लागतं.
हां बरोबर बरंर. मग ते ठिबक ठिबक का तुषार कसं आहे तुमच्याकडे? ठीबक ओके ओके
ठिबक सिंचन.
हा काही काही जे दुसरे अस. ते पिकं त्याला तुषार पण करतात ना म्हणजे सगळीकडनं ते पाणी फिरलं जात अस.
एक तुषार येत आणि एक वेनपाईप मधून येतो.
हा हा हा हां
मग आम्ही रेनपाईप वर कांद्याच रूप आणि कांदे लावतो.
हा हा हा.
म्हणजे एक पेपर पेपर पाईप येतो. त्याला असे बारीक बारीक होल असतात आणि ते पावसासारखं पाणी जसं पडतं ना त्या पद्धतीने त्या पिकांना फिलिंग्स होतात आमच्यावर पाऊस पडतोय.
हा बरोबर बरोबर. हा आणि पाण्याची पण बचत होती ते ठीक आहे असं जमीन पाणी जमीन खूप शोषून पाणी घेऊन ते बाप पुढे जाईन झाडांना पण
हो तेच एकदम बेस्
पण ते वेळेवर पडलं पाहिजे आणि त्याच्या
त पाऊसच पडायला पाहिजे पावसाळ्यात म्हणजे अललाद पीक येत
अल्हद हो हो हो आणि जमीन पण हवं तेवढं पाणी घेत ते तर मग तुमच्या विहिरीला बोरवेलला पण पाणी तेवढं वाढू शकतं ना
हो
हम्म खरंच आजकाल म्हणजे खूप असं पाणी बचत म्हणाल जमिनीतच पाणी मुरवणं हे खरंच म्हणजेर काळाची गरज ा पिण्याच्या पाण्याच्या मध्ये एवढे प्रॉब्लेम येतात एवढी पाणी कपात भयानक तेव्हा जाणवतं म्हणजे ते निसर्ग आणि पाण्याचा आपण किती गैरवापर करून पुढे काय होणार आहे कसं होणार आहे ह्या वर्षी तर उन्हाळा पण खूप होता ऑक्सिजन किती कमी असं वाटलं म्हणजे खूप त्रास झाला त्या गरमीचा
हम्म आय थिंक मला सांगायचं झालं तर मी माझ्या घराच्या आजूबाजूला खूप सारे झाडं लावलेत
हा हा हा
माझं एक घर असंय आजूबाजूला पूर्ण झाड आहेत छोटे मोठे पन्नासा साठ झाड आहेत माझ्या घराच्या आलूबाजूला
हो ना
म्हणून मला पंच्याहत्तर टक्के उन्हा जाणवला नाही
हा बरोबर म झाडामुळे उन्हाळा नाही जाणवत त्याची हवा शुद्ध हवा आणि सावली आणि आ जे सिटीत राहते ते पूर्ण काँग्रेसिकरण झाडं नाही येत फक्त ऊन आणि ते सिमेंटचे रस्ते आणि बिल्डिंग सिमेंटच्या एवढं तापतं आणि एवढी हेवी हीट ए तुमचा एसी पण काहीच करू शकत नाही त्या आणि फॅनही काहीच नाही हो म्हणजे सगळ्यात बेस्ट पर्याय हे फक्त झाड आणि पर्यावरणच आहे बाकी काहीच नाही होऊ शकत झाड कितीतरी शुद्ध आणि ऑक्सिजन देतात ना त्याच्यापासून तर मग
मला स्वतःला खूप झाडं लावण्याची आवड आहे माझ्याकडे काय माहितीय का एक म्हणजे माझे म्हणजे छोटे छोटे पण माझ्याकडे आहे ना माझा एक भाचा आहे माझ्याकडे
हा हा हा
आताच आता लग्न करण्यात वये तेच
हो हो हो
तर मग मी स्वतः एक म्हणते का तो माझ्याकडेच राहणार की सत्य तो कुठे जाणार नाही असं मला कोणी विचारलं का बाबा तू कशासाठी लावते इतके झाड तर मी सांगते मला नं कधी नात नातू वगैरे काही झालं येत ना त त्यांनी सांगायला पाहिजे आमच्या आजीनी लावले.
हो बरोबर आहे ना ते म्हणच आहे ना अधी म्हणजे आप पण लावले तर आपली नातू फळ खातात त्याची हो तसच.
तस बघायला गेलं ना तर मी म्हणजे मीच एक तिने लावले अस नाही म्हणत माझ्या सासूबाईंनाही खूप आवडये झाड लावायची. माझ्या लग्नाच्या आधी त्यांनी आंबे रामफळ, सीताफळ
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म.
एवढे झाड लावलीत.
हो.
त्यानंतर मग माझ लग्न झालं मग मी पुन्हा आंबे लावले. चिकू लावलेत अ- अंजीर लावलेत.
अरे बाप रे अंजिर होत का.
हो.
हो का असं वातावरण त्याला म्हणतात ना असं काहीतरी लागत का?
नाही नाही झाडावर अंजीर पिकलं पोर खातात म्हणजे सुकवायचा विषयच येत नाही.
हा हा हा बरोबर बरोबर हा म्हणजे ओले असतानाच खाव खात
म ओले असताना खाल्ले जातात त्यानंतर मग मी आ एक माझ्याकडे आवळ्याचं झाडये सफरचंदच झाडये. अं जांभूचं झाड आहे पेरू ये केळीचे झाड लईत. असं म्हणजे एक एक दोन दोन झाड. हळद लावलीये मी रेसबेरी लावलेली.
हो का.
हो. इतक्या प्रकारची झाडं लावलीत अजून भरपूर आहेते आता मला बी नाही सुचत मी पण कोणते लावू.
बर येना घरी सगळं म्हणजे केमिकल फ्री आणि हा जेनिक म्हणता येईल असं सगळं खायला भेटतं.
मी एवढा मँगो सीझन मध्ये मी घरच्यांनी किंवा मी किंवा लहान बाळ विकत आणून एक आंबाही खाल्लेला नाही. मी पण नाही खाल्ला घरच्यानी बी नाही खाल्ला आणि आमच्या रिलेशन मध्ये ना कोणीच नाही खाल्लेलं. लोकांना फ्री मध्ये आंबे वाटलेत.
छानच -छानच उलट मस्तच.
पुन्हा कंटिन्यू करू.
हो हो चालेल चालेल आता तुम्ही करा मला कॉल.
हो चालेल.
हम्म ओके ओके हा.